हॅलो
हॅलो हॅलो
ह सडका चाल ह बोला ना
चालले काम चालले स हां येतो नाही आवाज
हो येतो येतोय
हॅलो
हा बला ना येतोय आवाज
अच्छा झाले चहा पाणी
हो चहा पाणी झाली आता जेवायचं
अच्छा जेवायचं आहे आता
हां तुमचं झालं तुमचं झालं का चहाय पाणी
हा चहा पाणी झालं आमचं
हो का काय चालू आहे मग बाकी अजून
बाकी काय नाही चालेय काम
ऑफिसला आहे का घरी आहे
हो ऑफ ऑफिसला
हो का असे जास्त थकली तुम्ही कस काय
ह
यापास एक हॅलो हो का
बाकी तुम्ही बिझनेस कसला आहे तुमचा?
आमचं हॉटेल आहे.
अच्छा.
व्हेज नॉन व्ज
कुट?
आपलं याला फडची फाटा.
कुठे ते?
संभाजीनगर.
अच्छा-च्छा-च्छा, हां हां हां आपलं मगाशी बोलणं झालं ना, बरोबर.
हो हो त्यामुळे कॉल केला म्हणल काय चाललं? काय नाही सरचं विचारा. बाकी?
बाकी काय नही कामये चालूये, काय बनवलंय आज?
आता व्हेजमदि दाल तडका आणि दळ फ्राय नॉन व्हेज मदी चिकन आणि मटण.
आता फिश पण बनवता का?
हो बनवतो ना, दहा मिनट
अच्छा.
त्याचं उत्तर आपलं. पिस आता आणली एवढ्यात, पहिले सकाळी नव्हत नसत भेटत ना.
हा हा.
सकाळी भेटत नहीं, त्याच्यानंतर मग पाच वाजे नंतर भेटते, तेव्हा आणतो.
अच्छा.
त कस्टमरला फ्रेश-फ्रेश असतयना इकडे.
हा फ्रेशच पाहिजे ते.
हा त्यामुळेच म्हण, मग त्याच्यामुळे पण आम्ही, शिआयडी होतच नाही त्याची ह तंदूर, बाजरी अनं चपाती असते.
अच्छा.
बर. हम्म. आपण पण येना एका दिवस आहेरगावतला पुण्या्ला आलो तो मी
आता आथा.
नाही मूळची पॅटर्न ला हॊतो मी एक महिना होतो, मूळशी पॅटर्न ला होतो एक महिना.
अच्छा मुळशीला?
मुळशी हा मुळ मुळशी पॅटर्नला, म्हणजे तिथं आम्ही ते कामाला होतो, थोडं कामं घेतलं होतं, कॉन्ट्रक्ट
हम्म तिथं होतो एक महिना
हां हां.
आपण पुण्याला राहत्या का?
हा पुण्याला राहतो ना आम्ही.
कुड?
आळंदि.
आळंदिला राहतो, काय असं माहिती हीं हीं पहिलेच सोरगेटला थांबलो आम्ही ना त्याच्यानंतर मग परत शिवाजीनगरला गेलो.
हा ते मेन मेन पुण आहे ना.
हा आम्हाला गाड्याच भेटाय. जनी पहिली वेळच होतं ना जायचं.
नाही शिवाजीनगरहून तर संभाजनगरला धडधड एक एक तासाला गाडी. हा दादा तसं.
हा स्अरगेटहून आहे. पण आम्ही खाली गेलो होतो तिकड.
हम्.
बाकी काात
काय नाही चालू व्यवस्थित
हो. ्यूटी ्यूटी संभली का ्यूटी होई.
ड्युटीवर आहे काम चालू आहे बोलतो पण आणि काम पण करतोय.
हो का.
किती स्टाप आहे तुमच्याकडे.
आमच्याकडं आम्ही दोन तीन चार पाच. दडहा तर नाही पुढण.
अच्छा.
आणि बाहेरचे जर ले मग चाळीस जण पूर्ण टोटल.
हा चांगलं असं भाजीपाला वगैरे आणणारे वगैरे सामान आणणारे वगैरे ते पकडून.
आमच्याकडे जन्मदस दहा जण नाही. किचनमध्येध्ये दहा जण आणि हा आणि चपातीवर साब बाया लेडीज.
अच्छा आणि शेप किती मत त्यातले.
आं
शेप किती.
शेप
म्हणजे बनवणार किती स्वयंपाक बनवणारे किती.
दहा जण दहा जण त्याच्यावर एक फ्राय पानभरी स्पेशल. आणि त्यांनी वडे म माझ नंबर एक आहे
अच्छा म्हणजे तुम्ही प बनवता स्वयंपाक असं.
हो.
ह रोचक हा हा.
हम्म आणि तंदूर बाजरीवाले वेगळे सात जणते वेगळे.
अच्छा म्हणजे भा चपातीवाले वेगळे आणि तंदूरवाले वेगळे.
चपातीला लेडीज आहे स्पेशल सात जणी आहे त्या जाव ताजत. हा आणि आम्ही हे. हो भरपूर चालत म्हणजे बसायला वेळ नाही भेटत आम्हाला.
हा चांगलं आहे ना
बाथरूमला जायचं ते एकूण एकायला सांगून जावं लागतं.
हा हा.
नाही चालतं भरपूर असं काय नाय. आपण काय करत्या सर ड्युट
मी पुण्यामध्ये काम कर जॉबला आहे आय टी कंपनी ते.
आय टी कंपनीमध्ये का? तिकडे भरपूर चालं मी गोल टेकडी तिकडे मिरच्या बिरच्या घेऊन यायचो ना, गाडी होती माझ्याकडे.
हा गुल हा गोलटेकडी आहे इकडे.
हां तिकडे यायचून मिरच्या घेऊन गोलटेकडीला.
हां. तुमची शेती पण आहे का तिकडे गावाकडे?
हो शेती माझ्याकडे बारा एक्कर.
अच्छा मग शेती तुम्ही तर आता हॉटेल बघता म शेती भाऊ बघतो का?
शेती भाऊ बघतो हे भावानं चालवायला घेतली ना भाड्याने.
अच्छा
हे मोठ्या भावाने चालवल घेतली त्यांनला पहिल्या पाासून ये धंदे तर मग ते करत नाही.
अच्छा!
त्यानं साधणी तुला जमतं ती ये तू कामला.
हां हां.
हा लवंग बाकीचे भाऊ भाऊ ते वहिनी ते बघता ना शेती मग.
हां बरोबर.
आं शिमला लावलेली दोन एकर आणि पिकाडोर आहे काही
हा हां हां.
आणि आपलं भुईमुंग अस हा हाव का केळी नसते आमच्याकडे.
हो.
आमच्याडं फक्त यस असतं कापाशी मक्का हम्म. कपाशी, मक्का, ज्वारी, बाजरी ही असतं.
अच्छा! म्हणजे पाणी विरीचा असतं का कुठलं?
पाणी विहिरीचं असतं आमच्याकडे बोर वगैरे नसतो.
हा हा आमच्याकडे बोर असते.
हव का दोन विरी एका विरीचं पाणी निघत नाही.
अच्छा!
हम्म. एकाला फुल पाणी असतं चोवीस तास पण चालवली तर कमीत कमी सात ते आठ फूट खाली जातं पाणी बस रात्र अजून पर गर्दीच. हा बाकी काय नी हेच असतं आमच्याकडं. भाजीपाला कोथंबीर, मेथी, मिर्ची
हा मग ते शेती तुम्हाला हॉटेलला बेळ कामाला येत असेल ना ते सगळं.
हा आता मंग ताजा-ताजा फ्रेस आणतो ना मी हे आता ते जरा तुकाराम बाबा चि गळेल ना त्यामुळं
हा हां हां.
हा काही मेथ्या अस्ती गी कोतंबीर कय शापू, पालक
समद फ्रेश फ्रेश ठेवतो आम्ही ताजं ताजं असतं आमच्याकडं
हा. आता बरीच लोक म्हणतात की पनीर हे हॉ हटल्यांमध्ये खायचं नाही त्याच्यात भेसळ असतं तर ते कितपत खरं आहे. म्हणजे तो मागणं विचारतोय तुम्ही वापरताय की नाही. बेसळ मी जस् विचारतोय की हे कितपत खरे आता तुम्ही हॉटेल व्यवसायात तर तुम्हाला माहित असेल.
हम्म तुम्हाला हे सांगू काय गोष्ट जिथ तुम्ही म्हणता ना शुद्ध का शाकाहारी खायच आपल्या वेज खायचं. जिथं नॉनव्हेज आणि व्हेज असतं ना व्हेज आणि नॉनव्हेज असत. असताना तिथं पूर्ण वेज नसत कधीच जिथं वेहेज खायच तिथ शंभर टक्के सुुद्ध शाकाारी असतना. तिथंस शंभर टक्के भेटल तुम्हाला. कारण जिथं हा मग सूप असत ना त्याला टेस्ट कशासाठी असती.
हा हा कडल. व्हेज कायचंईल तर प्युअर प्युअर व्हेज वाल्या हॉटेलमध्ये जायचं. नॉन व्हेज खायचं तर मग चालतय. हे का नाही?
हाऊ.
हम्म.
तुम्ही खाता की नॉन नॉन व्हेज. बाकी काय आता बसलो गेरे
कालच मटण केलं होत हम्
हमं आता बाज्या बधल्याखली चालूच आहे आता सध्या रात्री अकरापर्यंत चालू असतं.
म्हणजे आता लोक चालून गेले यायला.
हो चालूच आहे ना सकाळचं चालू असतं असं काही नसतं.
अच्छा म्हणजे दुपारी दोन तीन तास बंद ठेवत असाल ना साफसफाई वगैरे
बंदचताकस चालू म सापताफई असते आमची
अच्छा अच्छा म्हणजे कंटिन्यू तेवढं बी टाईम नाही कंटिन्यू चालूच आहे दिवसभर
साफसफाईवाले सात ते आठ जण आमचे वेगळे
हा हा मग वेट आणि वेटर वेगळे असतील अजून
हा वेटर वेगळे साफसफाईवाले वेगळे आणि हे किचनमधले जे आहे ते वेगळे
हा हां
त्यांचं लत साफसफाई म्हणजे थोडसं बण घाणी ठेवत आम्ही
अच्छा
टोटल साफसफाई असतेंत कचरं म्हणजे तुम्हाला दिसायला पण नाही भेटणार
हा म्हणून ब कष्टमर येतो ना.
हो
कस्टमर त्याच्यामुळे बी येतो ना साफसफाई ठेवता म्हणजे बाबा हे किचन मध्ये बी व्यवस्थित साफसफाई राहत असेल असं
ना एकदम असं छान दिसतं एकदम काचासारखं बारी जळगाव ते संभाजीनगर बसून कस्टंबर असते आमच्याकडून
अच्छा काय तुमच्या हॉटेलचं नाव काय
घेताात
विधात
विदात
आणि संभ अच्छा संभाजीनगरकडून जळगावकडे येताना का जळगावकडून जातानाच्या रस्त्याला लागतं
हा त्याच रोडला संभाजीनगरहून जळगावकडे जा नाही
अच्छा
हम्म
हम